हो बोलान ताई रेंज नव्हती का तिकडे का इकडेच नव्हती.
नाही माझ्याकडे फुल रेंज आहे. कारण मीच तुम्हाला सगळ सांगत होते पण तुमचा सगळ सांगून झाल आणि नंतर कटच झाला म्हणजे मी इकडे एकटीच बोलत होते. हां ते कटच
मीच बोलत होते.
नाही नाही नाही. नाही माझ्याकडून चालूच होता फोन तुमच्याकडूनच कट झाला, तुम्ही ना रेंज मध्ये या सगळे आवाज येतात खूप.
अ रेंज आहे?
नाय नाय नाय नाय नाय आवाज येत आहेत बाकीचे.
हॅलो
हा आवाज येतायत आवाज बाकीचे.
कसला आवाज येतोय?
अस काहीतरी वेगळच येतय. म्हणजे आता नाही येतय. आता नाही मगाशी आला. हा बोला बोला आता बोला.
ह सांगा मग ती रेसिपी मला
ते काही नाही दळून आणायच, आणि मग एक वाटी जर का पाणी उकळत ठेवल ना तर त्याच्यात लोणी आणि थोड मीठ घालायच आणि ते पाणी उक उकळल ना कि मग त्याच्यात अ सव्वा वाटी पीठ घालायच.
हो हो पीठ कसल ते तांदळाच?
तांदळाच दळून आणल ते.
हो हो
हा आणि मग ते ढवळायच थोड झाकण ठेवायच लगेच खाली उतरायच आणि मग मळून घ्यायच गरम गरम असत. असताना थोड.
अच्छा अच्छा
हा आणि खोबर म्हणजे आपल ओल खोबर असत तिच्यात गुळ घालून ते सारण करायच गुळ आणि खोबर, वेलची.
हो हो
हा आणि मग ते त्याची पारी करून मग त्याच्यात ते भरायच आणि मग ते अ पारी अस ते बोटानी वगैरे चिमटून ते पारी करतात ना तस ते. हो करायच
काहींचात तो मोदक बनवायचा साचा पण असतो बघा.
हा त्याच्यावर पण चालेल.
हो
हो
हम्म करेल ट्राय मी.
हां करा करा.
इथे आमच्याकडे केळीचे पान वगैरे आहे. त्याच्यावर मस्त छान डेकोरेशन नाहीका छान वाटत.
अच्छा अच्छा
बाकी काय चालय?
तुमच्याकडची एखादी रेसिपी सांगा मग?
माझ्याकडे रेसिपी मी आता कालच एक रेसिपी बनवलेली.
हां
हो रवा बनवला तर तो शिरा असतो बघा आपल्या तो गोड.
हो
हो त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल म्हणून आंबे होते उरलेले
ओके
गुळाऐवजी आंबे टाकले त्याच्यामध्ये. खूप छान झाला होता मग.
ओके
हो
हं ते आंब्याचा म्हणजे ते शिरा आंब्याचा मँगो शिरा.
हो मँगो शिरा बनवला होता.
बाकी तशी नको ती नाय रेसिपी, तुमच्याकडे स्पेशलच अस काय असत वेगळ?
अं वेगळ वेगळ काय तुमच्याकड बनवता का अस पुरण? पोळी वगैरे.
हां पुरणपोळी बनवतो आम्ही.
तुमची काय ह्याची असते का ती खापरावरची वगैरे नाही ना?
नाही नाही त्याला आमच्या इकडे मांडे म्हणतात.
मांडे मांडे बरोबर.
ट्राय नाही केलेली.
हो तेच मांडे काय काय काय काय ठिकाणी ते मांडे बनवतात आमच्याकडे नाही आमच्याकडे साधी पोलपाटावर लाटून तव्यावर भाजायची.
हो आमच्याकडे पण तेच बनवतात.
हो हो हो पण आमच्याकडे कस प्रत्येक सणाला पोळीच. बनवतात अस नाही होळीला वगैरे अस पोळी आणि एरवी सणांना म्हणजे अस आम्ही वेगवेगळ अस बासुंदी किंवा श्रीखंड अस बनवतो.
हो ना.
किंवा नारळी पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा मग साखर भात अस आमच्याकडे करतात.
अच्छा वेगवेगळ्या सणांना.
हा वेगवेगळ करतो आम्ही हो.
अच्छा! आमच्याकडे लक्ष्मी पूजा, होळी, पोळा वगैरे. इकड पोळीच बनवतो पूरंणा ची गुढीपाडवा हो.
ओके!
पोळ्याचा सण आता येतोय ना! आमच्या कडे गाय वगैरे आहे मंग ते लक्ष्मीचच रूप मानतो आम्ही त्यांना. म त्यांना पण गोड हो त्यांच्यासाठी पण गोड बनवतो म.
हो बरोबर आहे!
हं पुरणपोळी वगैरे त्यांच्यासाठी.
हो!
म ते सजवतं रस्त्यानी त्यांची अशी रॅली कशी निघंती वाजवत गाजवत नेतां, तिथे आमचे गाळे तेव एक देवस्थान हे दर्गाच म्हणतां त्याला तिथं दर्शनासाठी घेऊन जाता सर्व बैलांनसा ठी हो!
हं हं हं!
छान वाटत खूप.
हो छान वाट
ह तुमच्याकडे निघतती का असं काही?
नाही आमच्याकडे नाही, आमच्याकडे फक्त ते थोडंफार त्यांना खाऊ पिऊ घाल तात बैलाना, आता आणि आमच्या इकडे म्हणजे असं राहिलं च नाही एवढं नांगर धरायला बैल वगैरे, असं काही राहिलंच नाही.
हो! आता हो, आता ओ जरी न्या कधी हॅलो!
हां बोला!
हो आता म्हतंलं हे ट्रॅक्टर वगैरे निघालेले आहे ना मं ते बैलांना काही बैल वगैरे कोणी वापरत नाही पण म. हल्ली अ शेतकऱ्याकं असततं एखादा दोन.
हो बरोबर आहे.
अ काही ठिकाणी ते ट्रॅक्टर वगैरे जाती नाही ना वावरामध्ये.
हो!
म तिथं बैलांना जावांच लागतं असं बाजरीे वगैरे पेराया. मका हूं! तुमच्या कडे आहे का शेती वगैरे
मं आमच्याकडे आहे ना सं शेती वगैरे आहे.
काय पिकवता शेतीमध्ये?
हो आमच्याकडे भात पिकतं.
भातच पिकवता का?
हो!
आमच्याकडे टॉमॅटो, मिरच्यां वगैरे चालू असत सर्व.
हो काय!
हो!
अच्छा भाजी वगैरे होते म्हणजे.
हो भाजी वगैरे सगळ आता टोमॅटोची लागवड झाली सगळीकडे.
हो
हो पावसाळ्यातच लावताना छान पिक येत टोमॅटोला मार्केट पण असत.
मस्त मग तुम्ही ताजी तुम्ही ताजी तुम्ही ताजी भाजी खाता म्हणजे न फवारलेली किंवा न
हो हो तसच म्हणता येईल.
हो तेच.
म्हणजे अस मार्केट मध्ये नाही जाव लागत भाजीसाठी. ताजा भाजी पाला घेऊन वावरात पण बनवायच.
होय
हॅलो
अजून काय तुमच्याकडे शेतात होत ज्वारी, बाजरी वगैरे काही?
बाजरी वगैरे नाही बनवती हेच आपली. नाही ते पण नाही.
हां हां हां
अस कडेला पिकाच्या कडेला लावतो अस आम्ही. उडीद वगैरे उडीद, मूग. हम्म मोहरी.
अच्छा उडीद हा उडीद बरोबर आहे, उडीद आम्ही घेतो म्हणजे अस.
उडिद, मूग लावलेल असत.
म्हणून आम्ही एक किलो घेऊन ठेवतो, वाळवून वगैरे ठेवतो.
हो ना ते त्याचे उडदाचे पापड वगैरे बनवतात. त्यासाठी ती बनवावीच लागते.
डाळ घेऊन पापड बनवतो. आणि उडीद ते आम्हाला भाजी भाजणीला लागतात म्हणजे आम्ही भाजणी करतो ना ते थालीपीठ ते त्याची भाजणी आम्ही करतो.
वगैरे बनव त्या
हा तुम्ही करता की नाही भाजणी वगैरे काही अस?
नाही नाही त्याज नाही फक्त आम्ही पापडीसाठी बनवतो ते. हो, भाजी वगैरे बनवतो, उडदाची डाळ वगैरे अस.
हा उडदाची डाळ पण सगळ्याला लागते. हां काहीतरी कि इडली, डोसा वगैरे किंवा काय.
हो, त्यात पण टाकतो.
उलट चांगलय ना, तुमच्या घरच सगळ आहे, उलट सकस अन्न खाताय तुम्ही.
हो.
म्हणजे, आजकाल कुठे बाहेर काय चांगल मिळतय? भाज्या वगैरे पण किती त्याच्यावर पावडर वगैरे असती. ते किंवा औषध मारलेल असत.
हो, इथे नॅचरली पिकवून खातो आम्ही. हो, हम्म उन्हाळ्यात काय काही. नाही तर मग शेतामध्ये, मग जावच लागत मार्केटला.
हो. तेच होतंय ना.
हम्म, हम्. तुम्ही पण करायचं ना ट्राय कधी.
नाही आमच्याकडे होणारच. नाही ना, ते बाकीचं काही भाज्या वगैरे म्हणजे थोडं असं. घरच्या पुुरतं होतं, पण आमच्याकडे खूप अ म्हणजे माकडं वगैरे त्रास देतात.
हो, हो आमच्याकडे द्राक्षांचे पिक जास्त होतात.
हा, बरोबर.
द्राक्षे फेमस आहे, आमच्या इकडे.
अच्छा. मनु, मनुका म्हणजे बेदाणे वगैरे ते मिळत ना तुमच्याकडे.
हो, उन्हाळ्यामध्ये तोच सीझन असतो बेदाणे वगैरे. द्राक्षांचा सीजन गेला का मग बेदानेच चालू होतं.
हो, का अच्छा. म्हणजे, ती द्राक्षच वाळवतात का हो ती.
हो, द्राक्षेच वाळवतात ती.
ओके.
जो उरलेला माल असतो ना, मग असं बेदाण्यांना काम येतो.
अच्छा.
हो. बेदाणायला पण मार्गेट असत ना? भरपूर सांग भरपूर डॉ. डॉक्टर पण सल्ला देतात बेदाने खात जा शरीरासाठी चांगले असतात ना ते, हम्म. अच्छ.
छान वाटल तुमच्याशी बोलून, आणि आता ठेवू का मग. हॅलो, ठेवते ह. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.